हॅलो हा बोल की दिदी
काय करताय?
काय नाय बसलोय टास्क करत आता
होय.
हा पहिला कोणं केलय तेवढंच बघाय चहा झाला. नाश्ता झाला.
आत्ता नाश्ता
म सकाळी जातोय कोल्हापूरला म आता ह्यो नास् स्टा करतोय जेवतोय कुठं नऊला जेवतोय तेवढंच ते त्यानंतर कुठे जेवतोय काय?
हा हा
हा
म कुठ फिराय तेन गेलेला काय नाय?
नाय मी कुठं फिराय जातोय
पाऊस पडालाय की गेला नाय कुठ?
नाय नाय.
हा हा
याला रांगणाला जाणार होतो
हा
अ मग काय माझा भाऊ गेलता
हा
कालच शारूला बोललो होतो सांगितला मला
हा हा हा
कॉलेजच्या बरोबबरोर गेलता वाटतं
हा हा-
हा कितीला सात ला काय तर निघलेला सहा सात ला सहा ला बाहेर पड लेला सातला निघली आणि साडेबाराला आलीत रात्री काय तर
हा हा काय हाय तिकडं बघण्यासारखं?
किल्ला आणि काय
होय.
अ दृश्य किल्ल्यावरन सगळ खालच गाव निसर्ग तिथ म्हणा रास उजेड पण पडत नाय म्हण ह्याजा अ सूर्याचा हा असलं हे हाय काळोख हाय तिकडं
हम्म हम्म हम्म
हम्म
आता पावसाळ्यातलं दृश्य छान असते बघण्यासारखा असते ट्रिप वगैरे काढली तर भारी ये
होय. काय म विशेष?
विशेष काही नाही बघा आता बघ आता जेवण चालू ये
हा चालू हाय म्हणजे करायल्यास खाल
कराले. हा अय सोयाबीनची भाजी हा प्रोटीन चपाती
हा हा . हा हा. मग काय पिक्चर विक्चर कुठला बघतीस का नाही काय मेसेज क्री
हा क्रिकेटच मला जास्त बघायला आवडते पिक्चर पण एवढं जास्त काय बघायला आवडत नाही.
कसं काय?
होय नाही येते काय आधीपासूनच सवय नाही त्यामुळं जास्त काय आवडतच नाही बघायला.
हा हा. मला पिच्चर तेन बघायला आवडतेय.
हा हिंदी, हॉरर, कॉमेडी कोणता आवडते?
. . मला वय
आं
मला बघा सगळंच
सगळंच
मला असं करू जास्त करून सस्पेन्स, थ्रिल
हा हा हा.
असला आवडते सायको किलर येन
हा हा.
हे भारी वाटते बघायला.
हम्म.
. पण मी मध्ये का नाही एक एलियन नावाचा पिक्चर बघितलेला.
हा.
तो एकदम भारी होता ते तसं प्लॉट तर सस्पेन्स वरती सस्पे सस्पेन्स अस पेन्स तू बघणारा आहेस काय होय म्हणजे आपल्याला तसा सेड आहे कळलच नाही की आपण काय सुरू आहे ते.
म्हणजे हॉरर वगैरे नाही ना?
हॉरर तेन काय नाही. पण तुला भीती भीती वाटणार थ्रील थ्रील असते ना त्यात.
हा हा हा.
अ तुला कुठला हॉरर आवडतेय काय?
नाही असं कॉमेडी वगैरे आवडते हॉरर मी नाही बघत.
कॉमेडी म्हटल्यावर म कुठलं बघतीस तुला कुठलं आवडते कॉमेडीचा?
मराठी मला जास्त आवडत्यात नवरा माझा नवसाचा. अशोक सराव लक्ष लक्ष्मीकांत बिर्डे यांचे पिच्चर.
आणि
सचिन पेळगावकर
आणि हेव महेश?
महेश कोठारे हा ह्यांची पिक्चर छान असत्यात.
स्वप्नील स्वप्नील
तो नाही त्याची नाही एवढं
आणि मग यॅग
सगळ्यात जास्त म्हटलं तर अशोक शराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे. ह.
अय्यो अंकुश आवडत नाय.
नाही
सिद्धार्थ?
नाही ते पण असं ये म्हणजे सगळेच नाही मराठी असे थोडे थोडे जे निवडलेले तेवढेच
म्हणजे जो ओल्ड ओल्ड ॲक्ट नमस्कार ह. कुठल?
नवरा माझा नवसाचा पुन्हा बाळाचे बाप ब्रह्मचारी.
हा आणि?
आय त्या घरात घरोबा.
हा
हे पिकच्चर छान वाटत्यात.
हा हा
म्हणजे कस कंटाळा येत नाही बोर होत नाही हा
ते रामायण महाभारत आवडते का नाही?
नाही ओ ते काय बघत नाही मी.
अ उलट तुला सांगतो अ एक मी सिरीज रि रिकमेड करतो तुला कि कुरुक्षेत्र कोण आहे त्यावरती महाभारताचा आहे. अनिमेटेड सिरीज आहे चौदा अध्याय आहेत त्यात.
हम हमम.
एक नंबर सिरीज आहे ती
होय. मी काय कोरियन ड्रामा तेवढा एक बघितलाय
त्यो ड्रामा कोणता?
एक बॉईज ओव फ्लॉवर म्हणून एक आहे
हा
तो बघितलाय तो छान आहे खरं
मला काय त्याबद्दल कोरियन बिरियन काय मला आवडत नाय.
होय काय.
नाहीय ना.
हा हा
आमचे दादा वहिनी येत बघा त्यांनी पिक्च सिरीज पिक्चर लय बघतात.
हा हा हा..
त्यांनी मला फरोर्म रिकमेंड केलती मधी ती सिरीज भरी आहे मी आता बघणार आहे. त्याच्यात आता माझी स्ट्रेंजर थिंग म्हणून सेरीज आहे ऐकल्याव ऐकल्या सांगा तुम्ही स्ट्रेंजर थिंग्स स्ट्रेंजर थिंग्स
नाही
सदोतीस आहे काय नाय?
नाही चांगले आहे काय स्टोरी हा हा.
म्हणजेच हायफाय रील
हा हा हा हा हा
हम्म त्यामध्ये काय असते, स्टोरी सांगु का तुम्हाला.
हा सांगा की.
त्यामध्ये काय असते की, अ एक हॉकिंग्स नावाचं गाव असते. अमेरिकेमध्ये अ ती त्या गावामध्ये कि नाही अ एक लॅब असते मोठी. त्या लॅबमध्येध्ये की नाही, पोरांवररती एक्सपेरिमेंट करत असतात.
हा
म्हणजे जी पोर सगळ्यांपेक्षा वेगळे आहेत
हा
त्या पोरांना ने घेऊन जर ते एक्सपेरिमेंट करतात. तशीच एक सीझन वन मध्ये काय दाखवले की, एक एल नावाची पोरगी असते.
हा
ए एल म्हणजे काय तर इलेव्हन. तिचा नंबर, तिच नाव असतय जेन.
हा हा
पण तिचा म्हणजे ते हातावर का नाही, गो टॅटू काढला असतो एक. एलेवनचा. म्हणजे तिच नाव एलेव्हन. हा मग ते माइंड माइंड न सगळ कंट्रोल करत असत्या.
हा
म्हणजे कोणाला पण मारू शकते माइंडन. परत टी व्ही उचलू शकत्या. परत घरन ते उचलू शकत्या. गाड्यान ते उचलू शकत्या. त माइंडनस हात वरती करून नुसता. हा अस करत असत्या. मग तिने काय केलेल्या असत्या
हा
अप साईड डाऊन दोन्ही असत्या. म्हणजे आपली जस आता ह इथ हॉकिंग शहर आहे.
हा
त्याच्याच बरोबर खाली
हा
उलट वॉकिंग शहर आहे. म्हणजे ते शहर असते तिथे उलट भाग खाली असतोय. हा सगळ उलटच.
हा
पूर्ण लाल दुनिया
हा
मग तिथ अस मॉन्स्टर ते असत्या. डेमो गॉर्व म्हणून असते.
हा
ते असते. माइंड फ्लेअर असतोय.
हा हा हा
त्यांन ते गेट उघडलेले असत इलेव्हन.
हा
असा आहे. मग त्यात तिने काय करत असे ते डेमोवर
हम्म
आपल्या रिअल हॉकिंग शेअरमध्ये येऊन माणसांना ते मारत असत्यात.
ह
असं असतय म ती वाचव द्या
हा हा
त्या एलेव्हन बरोबर कणी अं प पोर असत्यात सगळ्यात पहिला काय होत ते की विल नावाचा पोरगा गायब होतोय शहरातनं म ते व्हील चे मित्र असत्यात तीघजण माईक लुकस आणि रस्टिन
हा
म ती काय करत्यात त्या व्हीलला उडकण्यासाठी लय कष्ट करतात आणि पण ते ते एक हॉपर नावाचा हे असतोय पोलीस इंचार्ज चीफ ऑफ चीफ ऑफ पोलीस असतोय.
हा
त्यो पण हुडकायला लय मदत करतोय आणि त्याचा भाऊ असतो व्हील नावाच्या पोरग्याचा भाऊ
हूं
जेवनात हाय ना आणि तिची मम्मी
हा
अ जॉयेश
हम्म
त्यांचं पण भारी काम हाय.
हूं हूं
त्यांनी हुडकतत शेवटी त्या डेमो वरगनंला मारत्यात
हा.
आणि ते डेमोरन कनी, फक्त जाळूनचं मरत असतय
हा फक्त जाळायच त्याला
हा नाय तर मरणारच नाय ते असं असतय
हा हा
लय भारी सिरीज हाय
होय होय हं चालते मी पण बघते घ्या म
कुठली?
आता जी स्टोरी सांगितला ती
नाव नाव लक्षात हाय काय विचारलं ओ मी स्ट्रेंजर थिंग.
हा हा.
एवढ्यात विसरला म्हणे
ह हा अजून काय पाऊस तेन पडालाय का नाय तुमच्याकड
आमच्या इथं लय पडलाय.
हा
तुमच्याच हाय क नाय?
होय आहे की
आमच्या इथं लय आज आला का आपलीकडन
होय तुमच्या घरातलेही मेंबर आहेत काय
होय लय पावन आलत
हा हा
हा
हम्म.
काय करलाय जेवण करलायत काय?
आं
जेवण करलाकी काय?
होय जेवणच कि चालूये.
हम्म हमम.
लवकर असते ना आमच्यात जरा, हा सोयाबीनची भाजी होय सगळी आम्ही लवकर जेवतोय, त्याच्यामुळे लवकर असते.
हा हा..
काय लवकर आवरायचं आणि जरा निवांत करायचं
हम हम या वाला पो सुर आहे.
हा हा
त्यामुळे जरा मेसेज जरा
हा हा हा..
ते आम्हाला काय झालय आम्हाला प्रोजेक्ट दिलाय.
हा.
ह्याच्यामध्ये कॉलेज मध्ये
हा.
कॉलेज मध्ये म्हणजे इथ इंटर्नशिपला जातो ना मी
हा तिथं
हा... तर मग मला बॅकेंड म्हणून असते तर मला बॅकहंड माहिती आहे फ्रंटेड बॅकहंड?
अ नाही ओ
सीएस सीएस च असत तेे आपलं वेबपेज असत ना वेबपेज म्हणजे काय तर आपण कुठलं पण कोणाच वेबसाईट उघडलो.
हा.
समजा तुम्ही आता अमेझॉन ची वेबसाईट बघताय
हा
तर ते आवजे आपण तुम्ही मागवताय बिगवताय त्याच्यावरून
हा.
ते म्हणजे वेबसाईट असत्या.
हा.
तुम्ही ज्याच्यावरून मागवत आहे ते फ्रंटेंड असते. हा आणि जे आणि फक्त आता जे तुम्हाला दिसते ते फ्रंटेड
हा.
आणि आम्ही तयारी केली आणि तुम्ही काय काय मागवलाय ते दिसतय माहिती आहे का.. ते तुम्हाला माहीत नाही कुठण काय मागोलाय कुठं काय करायचं ते सगंळ आम्हाला दिसतय त्याला वॅकेंड म्हणतात.
होय. हा हा
त्याच्यावर आम्ही काम करतोय.
हम् हम हमम
माझी एक फ्रंट एंडची वेबसाइट झालया. आता बॅकनची वेबसाईड करलोय सप्लिमेंट हब म्हणून करलोय.
हा हा.
प्रोटीन, प्रोटीन तेन मिळत्यात महितीया काय त्याची वेबसाईट. म्हणजे, माझे म्हणे मी वेबसाईट तयार करणार त्या वेबसाईटवरन तुम्ही प्रोटीन तेण काय पण मागू शकता.
हा हा, मग किती तास असते तुमची इंटर्नशिप.
तुमची इंटरशिप दोनच तास असत्या.
हां हां.
हम्म.